एक फॉर्म भरा अगोदर हॅलो.
हा
हा कोण राज.
होय
हो सर या काय हॅलो हा हॅलो.
हॅलो.
बोला बोला की
हा बोला की राज बोला
राज बोलालाय काय?
हम्म.
कशी काय तुम्ही तुम्ही कार्य कार्यत कसं काय घेतला.
ते गल्लीतल्या मित्रांने एक सांगितलेला.
हा.
असं असं पेमेंट तेन आपल्याला भेटते आपण त्यांचं टास्क केल्यावर
हा हा हा हा हा आणि तुमचं शिक्षण काय चालू हाय
शिक्षण आता अकरावी बारावी झाले आता सायन्स
बर अकरावी बारावी झाल्यावर काय डिप्लोमाला घेतलाय. हा. हा.
जयसिमपूरा हाय.
तुझ्या वडिलांना घेऊन जाऊन करतय काय
होय, येऊन जाऊन करतोय जयसिंगपूर ला
हा हा. नाही सापडला, हॅलो. बोला की
काय नाही मग जेवला?
जेऊन आले जरा काम येत. राहिला ना कोल्हापूरला
तुमंच काय शिक्षण?
शिक्षण चालू ये अजून सर मिनट हा फोडणी टाकली की काय कश हे फोडणी टाकायला पाहिलं. काय माहिती मला साईड व्हा जरा